हम् ब-
हम्म. मी म्हटली नाही परवडले तर ते मार्केटलाच घेऊन जायला बसले.
हा. मार्केटलाच घेऊन जात-
हम्. पण मग गरम- नाही तुम्ह ते घरून बाया पाव्या लागतील तुम्हाला.
हां.
मी तसच देऊन टाकले ए. हजार कमी देऊन टाकले तरी- त्यांचं त्यांचं ते करून घेतील.
हां.
योग्य योग्य घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यान पण.
तसे दोन तीन व्यापारी टाकणार आहे. आता दोन दोघच- तनु येऊन गेली सकाळी.
हा ना? दोघं काय म्हणले? भरून द्या का?
हां. भरून द्या म्हण. शनिवार, रविवारी घेऊन पाहू म्हणे. पण दोन तीन याच्यातून ज्याच भाव जास्त राहील पाहता येईल मंग.
हं. हं. वहिनीच्या इकडं ए का ते?
हा. हा.
तिकडे आहे का?
हां.
बरंय म. काय तू येईल का तुला बोलवीन. नाही तर नाही बोल-
हा. मी जाते मग.
का बर?
काय ए ती सगळे?
ते म्हनलं काय?
मंग?
मला म्हणत होत्या ना. इकड आल्या का बर आल्या नाही म्हणे तुम्हाला घर नव्हतं दिसत का?
हा. तिला म्हण तुला काही येता येत नव्हतं का? तुला बोलिवलं होतं ना म्हण?
व्हयेल होत ते काहीतरी दोघीच म्हणून नव्हती येयेल ती.
हम्म. हम्म.
हं. नाही त आली असती.
हम्म.
हो. तू तिथं गेली होती वाटत? तुझ्या संगही नाही बोलल्या ना त्या?
नाही.
हं.
तिकडे, कुठ तरी चालल्या त्या. त्यांनी इकडं पाहिलं ही नाही मावशीच्या घराकडं. हम्म.
हं म?
म काय? गेल्या पुढं निघून तिकडं कुडं काय माहीत?
हम्. मावशीच अन त्यांचं काहीतरी व्हयेल होत अग.
हां का?
हम्म.
हम्.
त्याच्यामुळं.
हम्. हम्.
हम्. कारले वाढले का?
कारले आता वेल सोडायला लागतील. थोडेसे म्हणजे वेल सोडायचे याच्यात- येतील आता.
हं. हं. काय कारले न परत काय लावेल ए?
कारले ए. मिरच्या ए.
हं.
मिरच्या ए अज - हम्.
सगळाच भाजीपाला करेल. तुम्हाला मार्केट जवळ येतं.
हे पाह्य. आता धन उपटून जातील बर का?
हम्म.
नगं कारले येल सोडतील.
हम्म हम्म.
ल सोडले लगेच मिरच्या चालू होतील त्याच्यातले म्हणजे. वर कारले वर जातय कुढंत ल का मिरच्या चालूवात.
म्हणजे त्याच भागामध्ये धन बी त्याच भागात कारले बी त्याच भागात मिरचाई पाणी का.
हा.
बाई एका बागात एवढे म आयटम लावून ठेले तुम्ही.
या बा पहिलेनी धनं टाकली धनं गेले आता निघून.
हम्म हम्म.
पेपर बिपर आथरून ओके करून ठेवू तेव्हा आवरतावाच
ह हा.
ते झालं आता कारली लावली जण उटून जातील आता. मधी काहीच राहणार नाही कारले लावले कारले लावेले आता येल सोडायला लागले का बा फक्त वर न्यायचं काम कारलंयच
हा.
म्ह मिरच्या मिरच्या पण चांगल्या याच्याय म्हणा
हम् अरे आता पर डबल मिरच्या लावल्या तु्
नाही त्याच ना मग त्यास लावलेय ना आता.
हा का मिरच्या आत्ता लावल्या का म्हणजे?
हा आता लावले आहे कारली जग वर जातील मिरच्या चालू होतील असं.
हा ना
हम्म
हम्म हम.
हम्म.
हम् बर आहे नव्हं का?
हम्म
सारखं काही ना काही काही ना काही उठ्या रेट्या चालूच राहते बा.
सारख काम चाली सारखं
मग तेच ना
अलड्रिचिंग करायची म्हटलं आता थोडं वेळी जाईल त्यांच्या संग.
कुठं पोरांना येणार आहे का?
हा तिथ आहे पोर जागेच वावराजवळ.
ह ना
पाच वाजता गेले का पोरं तिलाच राहत चला म्हणलं का आली पळत.
हा ना त्यांना काय रोज देऊन टाकेते का?
पैशे द्यायचे पन्नास पन्नास रुपये.
हा का बरंय मग काय गजीला. या भावात भेटून जाले त्यांना पोरण काय मग.
हम्म.
मग त वारी का ना.
त्या पुरीकडून टमाटर लावून घेतल्या परत खाली दीड बिघा मकाय सांधून घेतली. द न दहाडी शहाडीशे रुपये.
तू तिकडे गेल्यावर सांणली का?
नाही नाही. मेळच
हा. हा. हा.
मला नेऊन घातलं त्या दिवशी.
हां. का? हं. हं.
अन ते दोन तीन व्हते. चिंगा करू लागले. हम्. दोन बिघा तांबाटा ही लाऊ लागले अन त्यान्ला दोन- शे रुपये दिले. एकीला शंभर आणि दोन्हीला पन्नास पन्नास.
आं?
एका एकीला शंभर आणि दोघींना दोन्हीला पन्नास पन्नास खुश.
मिरच्या त्या पोराकडूनच लावून घेतल्या.
हां.
लहान लहानले अजून ते येते. अं. हे गेले. लगेच अमोलदादा हे. अमोल दादा ते. आले का चाल आम्ही करू लागतो. आम्हाला एवढे एवढे पैसे दे काय? लगे येत्या पळत.
हम्म. मग?
मग काय लागत्या करू.
बरंय म काय.
हां.
त्यांना ते हे येऊन गेला टेक्निकल येऊन गेला कशी कामं करून घ्यायचे? त्याच्यामुळं.
नाही अग. यात य ते लई ये ना. मी हात घालून करते असं असंच. कर रे. तसच तसच कर रे. चांगलं कर रे. ते पोरस गागत एकमेकायला. हां.
हम.
आपलं म्हणणच तरी
हो ना?
एवाढले एवाढले ए पण लई हुशार.
हं. हं. तिच्या पायात -तिला बरं वाटलं वाटतं सकाळी केला होता मी फोन.
हा.
ती म्हणे रात्री त्वा सांगितला म्हणून मी शेकावलं म्हणे विटकरी न
हा. हा.
चांगली गॅस तापवली. मी उग तुझा बंद केल्यावर तिला केला. नवी गॅस. म्हटलं तिला म्हटलं- अ दोन्ही बोटायच्या मधी. म मी तिला म्हंटलं. चांगली इटकर तापव. टॉवेल मधे गुंडाळ. आणि त्याच्यावर पाय ठेव म्हणलं. चागलं शेकुन काढ. म शेकावला तर सूज ओसरली म्हणे अगं बरं वाटलं म्हणे मला चालताच यायला लागलं.
हम्म. मंग तिला म्हणलं परत आता एकदा इटकर गरम करून अन मस्त झोपताना पाया खाली- खाली हिट करते पाय त्याच्यावरून घेऊन म, म झोप पण घे, तिला बरं वाटलंना
हा हा.
मग तिचा पाय ती वाटत तिकडून आली. दवाखान्यातुन जाऊन आली इंजेक्शन केल, गोळयांची आणि जरी आल्यावर धुन धुतल वाटत. ते आजून ते पायात पाणी गेलं ना.
हां
हा त्याच मुळ मग काय
हुम्म.
अजून तो ठस ठस करायला लागल म्हण.
हुम्म.
हम् त्याच्यामुळ मंग, बरं वाटलं पण कैई केला होता फोन, आता बरं वाटलं म्हणून?
हम हम
ति म्ह म्हटल मग असंच काही लागलं आता असं शेय म्हणल. रात्रीच चालता येत नव्हतं तिला. बाकी काय चालय मग आजुन?
नाही डेंजर घुसेल होती अगो वरूनच घुसेल अशी. डारेकट होल पडेल असं बुक्सन.
हा ना सांगत हुती की. ती म रक्त सुदां निघाली एवढी मधी गेली तरी
हा एवढ उढ रक्ता निंगला अग.
हम्म तेच कि. तिला म्हण बरा वयताकच झाला आता.
हो ना
तिला म्हटलं आता तुलाच करायचंय जरास जपुन करी जायचंय.
आगं तिनी पण येत होती पण तो म्हण ही बादली घेऊन जाय त रिटर्न तिकडे गेली तशी ते आली की डायरेक्ट पायात घक्कन घुसलं.
हा ना.
हा ना.
पाय भिजल होते त्याच्यामुळ काय, खपक्यान गेलं मधी.
हुम्म तेच ना.
हम् मग तिला म्हटले ना, धनुरवात इंजेक्शन घेऊन ए लगे गेलती. तू गेली वाटता नि म्हणून ती लगेच गेली.
मी सांगितलं तर तिला म्हटलं. दोन तिने मणली निघायची अस, म्हणलं जाऊन इंजेक्शन घेऊन ये. निघताना तिच्या पाय पाहिले तिला म्हटले ना आता बा आपपायनी पाहिलं मग. लगेच नेल वाटतं.
हा लगेच नेलं.
हम्म.
हम लगेच निर्णय घेतल धनुबातच इंजेक्शन घेतल्या गोळ्या दिल्या. तिला म्हटलं सरकार दवाखान्यातच जाय म्हटलं तिं इंजेक्शन धनूरबाताच चांगली देतात. म त तिथच येईल. ती कि म्हणे काय ती गेली लगेच तिच्या मागं मी गेले मणी तीकडून आल्यावर धुन धुतलं.
हम्म हम्,
व रिकाम वाढवी नाहीत वाढवी होते ना ग
हा ना,
मग अ रिकाम वैताग नाही त वैताग
अग ती नव्हती गेली पण तो म्हणे दादली घेऊन जाय. म्हणून मग
हां,